डू
हम हम सांगा काय टांगलेय.
बस काहीतरी नाही बा बसलेली आहेत आता मी ईथ आता कपडे वगैरे आहेत बाहेर वाढलेली. म्हटलं आता हे खाली घेऊन जा वर आहे वो ती.
हा हा.
पाणी वगैरे तर काही आलं नाही आज पाण्याचा विचार होता थोडाफार यायचा पण काही आलं नाय.
वातावरण होतं पण आलं नाही पाणी.
हो ना आलं नाही पाणी आज असं वाटलं की बाघू पाणी येणार आज म्हणून.
हम्म.
थंडीर हवा सुद्धा आहे पण चांग अस वाट किंवा थंडी थंडी हवा लागत आहे आज पाणी वगैर येणार म्हणून. हम्म गरमी पण तेवढीच होऊन राहिली.
हा.
हम् गर्मीच वातावरण आहे ना असं उन्हाळ्यातल्या सारखंच वातावरण आहे गर्मीच.
उन्हाळा गरमच करून राहिले.
हम्मम खूप गर्मी होऊन रती
सांगा मग ते अहिल्याबाई होडकरची माहिती सांगू राल का तुम्ही
हो हो आहिल्या बाई होळकर ची माहिती हो
हो ते सिरियल लागली होते मग ते मध्येच बंद पडल
हो हो सिरियल चालू होती ते हो ना मला खूप आवडली होते ते सिरियल मला असं वाटतं बा त्यांनी परत चालू करायला पाहिजे. एक अजून होती ती याची सिरियल होती एक मला वाटते खंडोबाच्या नाटकाची होती एक सिरियल
हो खंडोबाची होती म्हणजे ते जय मल्हार होती ते
हा जयमल्लार तसं म्हटलं जय मल्हारटकत तुम्हाला
ती सिरियल खूप लोकप्रिय झाली होती त्या काळात त्या त्यावेेळेस
हा हा आणि ते त्याच्यामधले जे त्याच्यामधले जे कला खरयत ना ते ते आजही विकू कोणी समजा लग्न वगैरे पत्रिका वगैरे असल तर त्याच्यावर त्या कलाकारांचे फोटो आजही
हा हा हा म्हणजे त्यावेेळेस ते त्याने एवढं साकारलं होतं म्हणजे खरोखर असे वाटत जात ते की ह्याच खंडोबाई म्हारसा बानुबाई हेच आहेत ते असं वाटत जाई आणि अजूनही त्याले लोक मानतात की हेच ख खंडोबा आहेत.
हेच देव आहेत म्हणून आपले
हा हेच देवा त्याच त्याचं दर्शन घेतात असे म्हणजे एवढे ते ना साकारले होते चांगले ते
ह म्हणजे देवाचं रूप त्यांनी त्यांच्यातच पाहिलं की बा हेच आम हेच आमच देवाचं रूप आहे आणि हेच आ मचे देव आहेत माणसाचं रूप असच आहे.
तर त्या सिरियलमध्ये बी अशी म्हणजे जुनी माहिती सांगली होती की असं असं देवाना केलं होतं असं झालं होत त तसं झालं होत ते सिरियलही खूप आडायचे मला
हा हा देवानी शपथ घेतली होती नाही देवानी नाही माडसाने शपथ मादसाने शपथ मागितली होती देवाला कि बाबा तू माझ्या मैत्रिणी सोब त लग्न कर म्हणून हा तर मग देवानी सांगितलं होतं की मार्तंड भैरव या अवतारामध्ये तुझ्या मै लग् कर म्हणून तेव्हा हम बानाईसोबत लग्न केलं होतं. म्हणजे तिला त्या गोष्टीची आठवण नव्हती म्हणा पार्ती म्हणजे जी पार्वती आहे.
हम्म अजूनही गडावर मग देव लग्न करून आणतात ते वेळी बानबाईला तेव माळसाबाई वर येऊ द्यात नाही गडावर तर मग आता अजूनही आता बानुबाईचं मंदिर खाली आहे गडच्या
गडाच्या खाली आहे मारसाबाई बर आहेत गडावर म्हणजे हा अजूनही म्हणजे तसं त्या मंदिरामध्ये तसच आहे जस त्या म्हणजे म्हणजे जस घडलेल आहे तसच त्यांनी ते आपल्याला दाखवलं दाखवलं तसंच म्हणजे समजा कसं ते देवाचं जे चित्र होत ते तस तसच आपल्याला समाजांनी मांडलं समजा काय होतं काही नाही ह म्हणजे त्यातून आपल्याला कळलं की बा देवाचा काय इतिहास होता हा म्हणजे लोक त्यावरर्ष विश्वास ठेऊर आहेत किंवा देवानी असं केलं होतं
हम्मम् देवानं मनी मल्ला राक्षसा चावत केला होता ते राक्षसाई ते राक्षसाईच मंदिर म्हणजे देवानं वरदान दिलं होतं की तुमचं दर्शन घेतल्याशिवाय माये दर्शन होणार नाही त्याच मंदिर आहे खाली गडाच्या मंदातच दर्शन घ्या लागते मग पुढे जाय लागते
पुढे जावं लागते म मनीमल्लाचं मंदिर आहे तिथं पावर म्हणजे सिरियल मधून सिरियल मधूनही
नऊ लाख पायऱ्या आहेत म्हणतात पण एवढ्या पायऱ्या नाहीत ते नऊ लाख
नाही नऊ लाख पाहिले तर नाहीे पण जु्या मंदिराला तुम्ही जु्या मंदिराला गेलाय का क तेी जु्या मंदिराला आहेत म्हणतात. पायऱ्या खूप आहेत.
नाही आ म्ही जुन्या मंदिरात नाही गेलो नव्या मंदिरात एवढ्या पाय तीनशे चारशे पायऱ्या असतील.
नाही हा एवढ्या पायऱ नाहीे जेवढा पायऱ हा.
एक म्हणजे एका दिवशी दोन गड पायना होत नाही. एका दिवशी म्हणजे खूप थकल्या ज ते दोन्ही गड पाहिले एक गड पाहिला आम्ही अ तिथंच दर्शनाला टाइम झाला आणि खाली आलो. हं् हग. पुरे म्हणजे भंडाऱ्याने पिवळ होईल. गळावर पळा जिकडे तिकडे भंडारच होता एक
हा सोन्याची जेजुरी
हम्म म्हणजे सोन्याची जेजुरी आहे म्हणतात ते खरोखरच सोन्या हात. च दिसते जजुरी पिवडी हम्म.
म्हणजे अ देवाच्या आवडीचे तो भंडारा असत तो देवा भंडारा सम लोक घेतात आणि तिथं उधळतात तिथं उधडतात समजा तो
हम्म भंडार उधळतात खोबरं भंडार उधळतात.
हा हा.
हम्म.
चांगलं आहे ना मग खरंच मस्त आहे. म्हणजे असं कसं ज्या गोष्टी समजा आपल्याला माहित नाही. हा आपल्या पूर्वजांना समजा त्या गोष्टी माहित होत्या त्यांच्याकडून आपण काही शिकलोण काही समजा आपण त्याच्यापासून दुर्ली राहिल आपल्या
मग आपल्याला ल्या अगोदरच्या याच्या पाासून आपल्याला माहित पडलं पण आता आपले मुलं. आप ज ऐकत नाही आणि त्या माहिती नाही पण ते ज सिरियल पाहिली त्या ना तर सिरियल मधून त्याला आवडते तसं बी असं चित मित्र पायाले आवडते मुलले तर ते पाहतात आपण सांगण्याचा हे लक्षात बसत नाही. सिरियल पाहिली तर ते असे टीव्हीतला करणता असं लक्षात बसते मुली
हा प्रत्येक गोष्ट त्यांच्या लवकरला म्हणजे कसं वाचण्यापेक्षा दाखवण्यापेक्षा
वाचन तरी लक्षात नाही राहणार पण टीव्हीतले गाणे लक्षात कसे राहतात.
हा हा.
तस असं कोणत्याही कोणत्याही असे समाज सुधारक म्हणा. पहिले सांंत म्हणा त्याच्यावर अशी कोणती सिरियल असली. कोणते? असं समजा चित्रपट असला तर ते मुलाच्या लक्षात राहते. असे चित्रपट काढायला पाहिजेत.
ह ना मला तच वाटते की बा प्रत्येक गोष्ट समजा असे. अ म्हणजे बाकीचे जे अ चित्रपट दाखवतात त्यामध्ये असे भांडण वगैरे न दाखवता. हे चांगले जर असे चित्रपट दाखवले समजा तर त्यापासून काही मुलं शिकू शकतात समजा. हम्म असं काहीतरी दाखवायला पाहिजे.
हम्म हम्म.
हम्म बरं आणखी काय मग
आणखी काय नाही हेच. चालू आहे काम
हा हा आता का आता पावसाळा्याच आहे आता पावसाळ्याची काम तर कमी झाली असतील आता
हो पावसाळ्याचे काही नाही आता तसे हे वातावरण नाही चांगलं तर तब्येत विगळेला सगळ्याच्या नाही शेतात नाही जा म्हणजे जात अस एखाद्या वेळेस पण तब्येतच नाही चांगली तर काय शेतता काम करायला काही नाही
हा म्हणजे नेहमी नि जात मग समजा
वगरण नाही जात एखाद्या वेस जातो
हा पावसाळा वगैरे असला तर
हम्म
हा हा हा बरं आहे ना मग शेतातलं वातावरण खूप चांगलं राहते ना
हो शेतात गेलो म्हणजे शेतात एवढं गमते घरच्यापेक्षा कि घरी या असंही नाही वाटत
हो हो खूप प्रसन्न वातावरण राहिले
हम्म एकदम छानत पाखराचा आवाज जकडे तिकडे हिरवळ आता एवढं गमते वावरराात असं वाटते डबा पाटेकरांचा त्याला ना एखाद्या वेळेस दबा पार्टी करायला तो
हो चला हो बरं आहे ना ते पण कसं आहे इथं आपण न हॉटेलवर याच्यावर गेल्यापेक्षा हे बरं आहे ना शेतात मस्त
हो घरून आपल्या डबा्या करायचे अ जायच
ह शांत वातावरणात पौष्टिक आहार आपल्या घरचा
हा
आणि चांगलं जेवण सुद्धा म्हणजे कसं हॉटेलचं जेवण कस असते काय असते यापेक्षा मग हे घरचं जेवलेलं बरं
नाही हॉटेलपेक्षा तर हे आपलं खूप बरं आहे
हा हा
वातावरण एकदम चांगलं शांत प्रदूषण नाही प्रदूषण नाही वावळ असं म्हणजे शेतता एवढं कुठंच नाही ग मन अ बाहेर जासाल तदूर हम्म आवाज काडे आहे शांतता कुठ आहे शांतताच नाही ना बाहेर गेलो तर
ज आ बाहेर ते रस्त्याचं बांधकाम चालू आहे तर बाप्पा खूपच आणि आता ते तुम्ही पाहिले काय ते न्यूज आपल्या तळेगावला शिवारात पाणी शिरले ते दोनश े एकर जमीन पाण्याखाली आहे आणि ते म पाच फूट खोल पाणी
कुडं
ह तळेगाव
कोणता तोडेग
हे इथं आपलं तडेगाव आहे ना तडेगाव बाजार
दोनशे दोनशे एकर शेती
दोनशे एकर पाण्याखाली म्हणजे ते त्यांनी रेल्वेचा पूल वगैरे बध चालू आहे ते रेल्वेचं बांधकाम
हो
हा ते रेल्वेचं बांधकाम चालू आहे तर त्यांनी ते जे म्हणजे पुलं होते ना पूल म्हणजे नदी वगैरे कुठे मदार कुठे हे तर त्यांनी ते बांधकामात म्हणजे त्यांनी माती टाकली तेतं आणि माती टाकली तर सुधा ते पाणी पुढे जायला जागाच नाहीये तर ते पा तिथच थो दोन पाणी वग ना ते पा तिथथ दोनशे एकर पाण्याखाली आणि पाणी एवढा आहे की माणूस म्हणजे पाच फूट खोल त्याच्यामध्ये पाणी माणूस म्हणजे बुडेल एवढं पाणी
हो होय
हम् तर ते हा आता आता अ म दोन दिव दोन तीन दिवस झाले या गोष्टीला
हो का मग ते पाणी कुठून आलं असं वरचं पाणी जमा झालं की दुसरं सोडल होत
नदीचं नदीचं पाणी तिथं ते तडेगाव हा तडेगावला ते म्हणजे पहाडातून येणारी नदी आहे ना
हा
पहाडातून येणारी नदी आहेत ते तडेगाव म्हणजे तळेगावच्या त्या जंगलातून ती नदी जाते पहाडातून येणारी नदी त्यांना दिला हा त्यांना दिलं पाणी येत समजा तर मग त्यांनी काय केलं ते समोर ते जिथं बांधकाम चालू आहे ना सध्या पुल ते हे रेल्वे चा रूळ चालू आहे ना बांधायचा तो
हम्
तर त्यांनी मग ते नदी समजा त्यांनी नदीमध्ये ते पूर्ण माती आणून टाकली म्हणजे ते बांधकाम चालू होतं ते ट्रक वगैरे न्या आण करायसाठी तर मग ती नदी तिथं बंद पडली सगा तिथून ती ठप्प झाली ती नदी मग नदी पाणी समोर गेलंच नाही रस्ताच नाही पडला तर मग ते रस्ता मग ते मागच ते नदीनं ते पाणी मागचथांबलं सगळ जिथं ते
मग ते हे पेरण्या व्हायल होत्या का त्या शेतात
सगळं म्हणजे पेरल म्हणजे आता हे चालू होत त्यांच शेती सकाळी वगैरे केली त्यांनी आता हे पाणी आला तर आपण पिरू आणि हे पाणी आलं तर तसं झालं मग ते पाणी देत थांबलं तर मग साचलं ते पाणी तर आता परवायला ते न्यूज होती याच्यावर कि बा आम्ही काय करू आता समजा दोनशे एक शेती पाण्याखाली आहे आम्ही काय करा मग
हम्म
हा
बर ठीक आहे मग करा काम
हा हा ठीक आहे